मग त्याचं पेमेंट पण, आता कोणकण मेसेज केलाय आता, काय काय सांग
कधी पर्यंत येणार हे पे
हम्म... बऱ्याच जणांनी केलेय... मी काही बोललो नाही बा त्यावर
हा
तर बऱ्याच जणांनी केलाय ... पेमेंट आल्याचं
हा हा
एक मिनिट... हा... चालू असू दे
होय, ते तिकडं गेलं खाली जा, तिकडं जा... फोन चालू ए.... आला हिंडून त्यो घरी हा तिथनं लाडू घेऊन आलंय बघा म्हाताऱ्यासंग गेला असल नाई, तेनी करायलेत... कंटिन्यू पाच करू देत मग करायलेट.... लागत्यात मग रुच्या दिदीला करताय ना? मग मावशीला लॉग इन करून घ्यायला सांगा की.... हॅलो
हा बोला
मग
ह... मग आणि काय? आमचं ते ह्याचं काय होतंय बघायला पाहिजे हो, त्याचा कुठं मेसेज केलेला नाई ना अजून त्याने काई
कशाचं?
हे जे टास्कच ट्रान्सलेशनच.
मग व्हॅलिडेशन संपलंय म्हलं... ट्रान्स्क्रिप्शन पण संपलं असणार ए
हां.
काय अजून ग्रुपला मेसेज पण केलेला नाही.
कारण हा ट्रान्स्क्रिप्शन जवळजवळ गुरुवारपासून बंद आहे गुरुवार, शुक्रवार शनिवार, रविवार, सोमवार पाचवा दिवस आहे. मग ज्यांना ज्यांना जे चालू होत त्यांनी संपवला असणार आहे तो प्रोजेक्ट ना.
होय चालू होता होय.
हां तेच की.
हम्म. कोण कोण अस पण मेसेज ट्रान्स्क्रिप्शनचा ऑडिओ येतोय पण खाली म्हणजे लिंक येत दिसत नाही असं पण केलं पुढं जाईना झाली म्हणजे एकेकांना तेवढं पण आलंय आम्हांला ते पण येइना झालय.
नाही डेमो मधल हाय ते.
डेमो म्हणत्यात
हां डेमो मधला आत्ताच आलाय टास्क त्यांना पण.
आलाय होय ते तुम्हांला माहित आहेेत.
मावशी आहे माझी.
ते एक मिनट हं फोन चालु राहुदे. हॅलो हां बोला की हाय की घराकड.
काय या की मग दारात आहे तुम्ही या. खाली या तितन त्यांच्या घरापासून.
हां ही धर आई लाडू.
या की आत.
केलं बघा आणि नुसत हिडाय लागली बघा
हॅलो
हॅलो हां बोला की.
चंद्रकांत बेकरी आहे चाळण ज चापुरीच.
या लागल्यात. हॅलो
हा बोला की
ते बेकरीतले चाबोडीतले ओळकीच हायेतं त्यांनी आज आले त वाटतं गावात त्यांचा नंबर होता त्यांनी कॉल केलाय.
हां हां. हेच्या पेक्षा पण मग पैसे कधी कटलं काय नाही बघा. बसलोय बघा पोर तेन खेळाल्यात निवांत वानी बसलोय बाहेर.
बसलायसां हं हम्म हम्
हां.
हम्म
पाऊस नाही काय नाही
पाऊस नाही हो पाोस पाक हे झालाय पावसान वईल असा पाकच गेलाय पाऊस
ह आणि हे कसं गल्लीत घर आहे हो आणि असं बाहेर बसायला छान वाटते संध्याकाळच सहा सात वाजता
हा हा हा भारी वाटतेय
हा
हा
म् काय नाही बाबा
फोटं इथं बाहेरला कुलीत नाही नाही आठचण होणारल इथे तस बसटल्यावररून्याले
हा बोलाच का नाही निवांत
हम् ह त्याच खरं येत नाही काय प्रोसेस मध्ये आहे ते ख मा असट मला तेच टेन्शन
मग ट्रान्स्क्रिप्शन टास्ककाला फॉर्ममध्ये भरता पण टास्काला एक तो
घबरता पण होय होय होय कोैरना भरता पण टास्क आल्यात आता मी म्हणे त्या मुलीीं समोरच्याे भरून भराय नव्हता त्याच्यावर पण आला मी करत ओपनच केला ना
ह ओपन काय करून फक्त डेमो होतय ओपोर ना
होतय का
हा पुढे जात नाही मी पण ते म मग अशी केला काकीची
मी पण म्हणतोय डेमो करून ठेवावा
करून ठेवाक्या
होग सिवाय नक हम्म हम्
आपलं जुन्या हच ब्लॉक झालं
हम्म
म्हणजे थांबलं तिथंच हा नवीन हच तर चालू राहतील
होय ते मला तर वाटाले ते ब्लॉकच होणार आता कारणता तिला कॉल लाग ना एक तर एकशऐंशीच निवट
आली हा हा आली
आणि हे कसं वालंय तुमला
ह
हे एक मिनिट चालू असते
हा बरं आहे का ह याक कोण प्रि
ह हा
प्रियंका दवे
ह
बर िलार्मला आहे हो तेच की जरा दिसायला लागलेय चिांब ड घड पड काही नाय ते इत मग त्याला काय करायचं त्याला काय कराय का काय करायचं मग त्याला
हम् हे आता आम्ही टाईम सतच असतोय हिलतावा
घरगड ये्याक
ते गोळ्या खाऊ नको म्हणते. हो.
हॅलो.
हा बोला की.
हा आम्हाला नाही येत.
सर तिथं.
ते ठेऊया का आता ह्याच्यावर.
घेतल असल त्यात दूध घातलस. हॅलो.
हा बोोलात का?
पाहना सगळे एढ म्हण गोळा झाल्यात
ते ह हेल्पव ना
हॅलो हम्म पाहुन्यान दिदी चहा करानल्यान. ते एकदमच सगळे आले त्यांना ते आपल्याकडे नंदन सय मास्री आले आहेत डॉक्ट फॅक्टरी आल्या आणि त बेकरीवाली बी लागलेत सगळीच या लागली
डॉक्टर का?
तर म्हणजे ते सहज येतात आमच्या घरात ते गावात आली का नाही. म्हंटलं न्हतो काय तुम्हाला आमच्या गावात डॉक्टर येत म्हणून द म्हणजे हम म्हणजे दवाखाना नाही तो.
हा हा.
डॉक्टर येत्यात म्हणजे असं फिर फिर
फिरते हा हा. आणि बेकरी वालेपण
ते ओळख आहे असं म्हणजे साईडच्या गावचे मग ओळख आहे ना आमची कायम आम्ही तिथं जातोय. मग ते आता त्यानी गावात आल त ते तिने फोन करून आले.
हा हा कोण आहे घरी मग आता मिस्टर
मिस्टर नाही मिस्टर कुठे गेलेत आहेत आज सुट्टीवरच.
हा हा. हा हा.
आहो ते जर नाही पुसायचना ते ट्रान्स. स्वप्नील सरांने असा आणि कसा मेसेज केलाय सांगा. ट्रान्स्क्रिप्शन होईल तसे व्हॅलिडेेशन टास्कये. येतील बट ट्रान्सलेशन सुद्धा बंद आहे.
बंद आहे त्यामुळे जोपर्यंत ट्रान्स्क्रिप्शन सुरू होत नाही तोपर्यंत व्हॅलिडेशन टास्क काही येणार नाही.
म्हणजे आहे.
हा तेच की मग सगळेजण सारखं मेसेज करताना त्यांनी म्हटले अस. तिलो टास्क संपलाय अस.
खर तो बंदा आहे तर पण तो पण बंदा आहे तो सुरूवत नाही तर पण तो पण सुरूवत नाही असं मु
हा हा
हम्म खरं आता पण तोतच की चालू खरं हे चालूव देऊणार
आ काय माल बघा मधी पण आप आपल्याला कॉलिंगचा टास्क आला तेव्हा पण मधी कॉलिंग झालं थोड नंतर बंद होत नाही ऍप बंद आहे असं सांगितलंत चालूच मार्च एडिंग तेव्हा पण तरी दिवस बंद होत ना
होय
पाचहा दिवस
होय ते होय तरी पाच सहा दिवस का आठ नऊ दिवस बंद बोलते तेव
बंद होता नंतर डायरेक्ट आपलं पेमेंटच काहीत राहिलं ना
पेमेंट आलं् आता हे पण तसच णारटल बंद ब पेमें करणार डाररी
हा होईल कसं पण मग
कारण आता प्रत्येकाच पेमेंट आता ते तुम्ही ते हीच तुमची मैत्रीिणी म्हटलं अस
हा
मा तिचंच पेमेंट किती झाले बघला स असं प्रतकाचंळ खर आता तिचा अंदाज य तररा
होय होय
हजार रुपयाला सहाशे रुपये पेमेंट आहे
हा
हजार हजार ला सहाशे मग दहा हार ला झाले सहा हजार
हा
अ दहा हजारला सहा हजार झाले वीस हजारला बारा हजार तीस हजार ला अठरा हजार
अठरा का जास्ती आहे हजारला सहाशे नसेल जास्ती असेल
तही झालंय बघा
झालंय का